वाज येते का
हम येतय की बोल बरी अयस काय नाही बघ बसलोय
होय बरी आहे की तू बरी अयास
होय की काय कर हा जेवणच बघ जेउन बसलोय तू जेवलीस
होय मी पण जेवले
हम्म हम् हम् घरचे वगैरे सगळे
करून घेऊया म्हटलं पुरगी झोपल्या
हा हा हा ह
परत ती करू देत नाही ग
हा हा हा
हम्म मग सगळा दंगा ऐकू येत त्यात
हम्म मग आणि काय म्हणतेस
काय नाही निवांत
हम्म हम्म हम्म
काय जेवण केलत आज
आज जेवण होय मूग चपाती पाडून हा भात आमटी आज नॉनवेज आणलेलं घरा अहेस मग काय आपला रेग्युलर करत ते तस जेवण केलत बिर्याणीची रेसिपी सांग की जरा विचारलं हो
आम कालच केलीती बग आम्ही बिर्याणी ते आमच्या मावशी चा बड्डे होता ना
हम हम ह
हम् मग त्यानी पण नॉन व्हेज आणलेलं मग बिर्याणी बनवलेली
हम् हम
हम्म
कस केलतासा रेसिपी सांग की आम्हाला काय पन दाखवेल कसं कसं करायचं वगैरे
हा हा सांगते की
हा सांग की.
अ मार्केट मधून चिकन आणलेलं
हम्म.
ते स्वच्छ पहिला धुवून घ्यायचं.
हम्म.
मग धुऊन घेतलं की अ तुला जेवढं बिर्याणी मध्ये वापरायचं तेवढं घ्यायचं. आणि बाकीच ते शिजवून त्याची आमटी बनवायची बाकीचे
आणि जे तू ब बिर्याणी साठी बाजूला साईड ला काढून घेतलेस ना?
हम्म.
त्यात हळद चटणी मीठ आलं लसूण पेस्ट
दही चिकन मसाला गरम मसाला. बिर्याणी मसाला.
हा.
धने जी जिरे पूड जरा अस घरात बनवले असेल तर ते टाकायची.
हा टाक हा म्हणजे लाऊन घ्यायच.
हा एक मीठन टाकायचं आणि चिकनला छानपैकी कि सगळं लावून घ्यायचं ते मसाले आणि पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं. तोवर आपण इकडं कांदा लसूण टॅमॅटो.
हा.
आलं चिरून घ्यायचं.
हा. ते काय अलं लसण काही बारीकेक करायचं काय पेस्ट वगैरे
हा पेस्ट बनवूनच की भातात व फोडणीसाठी
हा हा आला पेस्ट कांदा वगैरे हा.
मी जास्त करून कुकरमध्येध्येच बनवते कारण मला कुकरमध्ये बनवलेलं ख खायला आवडत भात बिर्याणी तेन. म मला आणि कुकर मधलाच मला आवडतं त्यात हम्.
नाही.
ते पातेल्या मध्ये जास्त अंदाज नाही समजत. ग म ते पाणी कमी जास्त पडतं कच्च राहत.
होय.
ह म कुकर घ्यायचा कुकरमध्येध्ये तेल कांदा टमॅटो खडा मसाला असेल तर खडा मसाला तमालपत्र आलं लसूण पेस्ट हे सगळं टाकून फ्राय करून घ्यायचा कांदा लालसर होईपर्यंत. आणि मग त्यात ते आपण चिकनला हे लावून ठेवलेले मसाल त्याची चिकन टाकायच त्यात. चिकन टाकायचं ते पण तेलात थोडा वेळ परतवायचं. आणि झाकण ठेवून द्यायचं एक पाच मिनिट त्याला पाणी सुटल्यासारखं झालं की तू जेवढं तांदूळ घेणार आहेस
हा
ते का पातेलाने मापायच म्हणजे तुला पाणी घालायला बरं पडतं
हा हा
तेला तांदूळ असेल
हा
तर त्याच्या दडपट पाणी वापरायचं कुकरमध्ये भात करणार असील तर हा आणि मग ते तांदूळ जेवढे घेतले ते आपण ह्याच्यात टाकायचो कुकरमध्येध्ये तेलात ते
हम्म
आणि मग जेवढं तांदूळ आहे त्याच्यात दीडपट पाणी घ्यायचा आणि त्यात पाणी वतायचं
हा हा हा
आणि मग वूकळी आली की थोडशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून द्यायच
काय का
हम् आणि कुकरला कि ते एक तीन शिट्ट्या दिल्या कि भाच शिजतय त्याच्या हिशोबा न शट्ट्या त्याच्या बिर्याणीला सुद्धा
कुकरण तीन द्यायचं काय
हा
हा हा चालतय की करून बघतो कि हंड कता पुडीचला अंी ना म मुक
हा
हम्म
छान झालती आम्ही काल बिर्याणी केलीती मावशीच्या मुलीनी पण खाल्ल्या छान झाले छान झाले म्हणून
कवा
होय
हा हा हम ह
मला पण आमच्या दिदीना शिकवले मला पण कायधी एवढं येत नव्हतं
हा आम्ही पण करून बघतो आणि सांगतो हम्
आणि तांदूळ अस जरा फळफळीत होटेल घ्यायचं असं चिकट घ्यायचं नाही बिर्याणीला चिकट चांगलं नाही वाटत
हा सु्टा तंदु हेज
हा सुट्टा घ्यायचा
कोलम घेतलीस तर छानच भहते बिर्याणीचे तांदूळ घेतलेस तर छानच होईल
ह हम्
हम्म
करून तकने तुला सांगतो ह हा लगे म तुला सांगत कस झालंय काय झालंय
हा हा सांग के
हा सांगते त हो
आणि काय मग
काय नाही एवढंनी मानतय नाही नाही करतोय मी ख मी ग करत वेच म सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते ना म्हणून
होय होय प्रत्येकाची वेगवेगळे असते गंभीर आणि एक मला शिक. काायची आहे ग ती दम बिर्याणी मला नाही येत.
हा हा मला पण नाही आहे. हम्म. ह काय हा ठीक आहे.
निवांतच.
हा हा हा.